काढ आता अकरा नंबरचं पान काढलं का?
चालूल देती मी नाव द्यायची न त्याच्यात?
हा.
कोणाचे नाव ल्यायचे?
गटातल्या बायाचे.
हा तेच लीती म.
मी आता करते पायला फोन सुरू म याचं
हा.
एवढा फो एवढाच राहिला ना? आ?
माझं का?
हा?
नाही हम्म म एवढं म्हणजे
फोन
हा हा. आव
तुमचे झाले का?
आ झाले ग.
बरं.
ते तिचे राहिले होते माझ्या बहिणीची, तिनं केले की ना कानू कंप्लीट तिचं तिलाच विचारून करत
अरे, तिनं बी कराले का?
हम्म, तू नाही म्हणला तिचं
तिचा होता का? तु ना तुम्ही अस थोड्या म्हणल्या त्या बहिणीच येणार हाय म्हणून.
म तिच म्हणली मी तुला, येणारे म्हणून एक भणीचा.
तुम्ही फक्त म्हने एक जणच येणारे मी नाही म्हणलेच न्हवतो. हम्म, असन काय कामात ती?
काय माहिती, ति सध्या कामात राहती. हा नाही त काय, मधली.
हम्म हम्म.
आपण एवढे काम करून त्यांना फोन करणं पडते.
तसचे
आता इथं काय विचारतय, कर्ज थकबाकीदार नाहीये ना? बुडीत कर्ज नाही.
नाही. फेड चालू असेल तर, त्याचा असेल ना ते? हम्म. रुपाली ते नंबर सांगा तुमचा, अठ्ठयाऐंशी, तीस तेरा, अठ्ठयाऐंशी स्थापना, टाइमपास बुकडे नाई माझ्या हेच्यावर हे पान काडा एक नंबरच आणि त्याच्यावर ग्राम संगाचे सांगा मला अकाउंट नंबर तीस, साठ बस हम्म, माझ्या हेच पहिले पान काढ. यो अकाउंट नंबर सांगा. ग्रामसंघाचा, साठ अठ्ठेचाळीस पंचावन, एकसष्ट तीन-तीन एक फार झालं. गीता ताई
हम्म.
बोला रेकॉर्डिंग हृदया मई
नंबर काय सांगते फोन वर कार्याच का चाल होतं
मग ते काय कुरल करायली
हम्म नै म्हणते ती नको म्हणत ते सुरुवातीला तू तेव्हा वाचलं नाही का संपर्क सांगू नका, आधार नंबर सांगू नका
कोण हा का मीथो हाय अर ये ना श्रेष गेले ह अर ना श गेले का काय अरयण शेस गेले आ यच्या पोर गेलाय का घरी हा गेले झाले गाव
आ
फोन झाला का किती मिनिटात झाला
झालाय तीन मिनिटाचा
झाल ठेवू का कायची पाय.